हॅलो, हम्म-
हांन. मण तुला हा मला सांगायचं काय होत मेन तुला नेपाळी येत्या?
हा येते की.
हा मग तू रिझ्यूम मध्ये नेपाळी टाक नेपाळ ती लॅग्वेज कुठलीय ती नेपाळी नेपाळ काय ते आणि इदोर साइडचं लोकेशन लाव नुसत आपलाय मार
मग काय होणार तिथन कॉल येणार मला
आं तिकडन कॉल येतील ऑनलाईन काय कर.
हॅलो.
वर्क फ्रॉम होमचे त बघ त्यालाच फक्त अप्लाय मार बाकी कशाला अप्लाय मारु नकोस. फक्त वर्क फ्रॉम माहिती लाच आप्लाय मारायचं आणि त्यांना म्हणायचं वर्क प्रॉम अस तर करतो म्हण आणि इकडन ते बी चालू ठेवायच आणि हिकडल हे पण चालू ठेवायचं.
मला एक सांग आता वर्क फ्रॉम होम म्हणलं की नी मग तिने क - ते घेत. त्यात च की पहिला रजिस्ट्रेशन फी
नाय रे.
घेत नाहीत.
तू एजंट कड चालायस मी एजंटकड जाऊ नको म्हनालोय मी तुला आता मी रूट काय झालोय तुला ऐक तू आता सध्या काय कर वर्क इंडिया किंवा हे जे जी जे अॕप आहेत की नाही ते सगळ्यावर तुझ नेपाळीचं का नाही लॅग्वेजस ॲड कर. आणि अ एक्सलंट येते म्हन सांग नेपाळजील आणि अ प्रत्येकीनी ह्या असते बघ. टेलिकॉलिंगला डी पी योच्या त्याला इंटर नॅशनलच्या बघ बी पी योच्या नको इंटर नॅशनल काय नाही बहिरी च पडते नव नेपाळ
हम्म हम्म.
मग तू त्याला अप्लाय मार सगळ्याला वर्क फ्रॉम होम आणि त्याला काही फी घेत नाहीत वर्क इंडिया इकडे तिकड कुठंच फी घेत नाही.
हम्.
आणि ऑनलाइन असेल तर जॉब करणार नाही तर करू शकत नाही म्हणून सांगायच आणि इकडं तुझे करालायस की नाही आता हे नेहा मॅडम चे अ स्टुडंटने अ तिथं हा येत म्हंटलास एजंट म्हणून
हम्.
हिकंड का नाही तू तुझं काम कर म्हणजे अ वीस हजारच पेमेंट घ्यायचं बघ. आणि ती इथं बसून समज तिकडन भाय चान्स कुठं तर लागला.
पाच पाच हजार रुपय जर मिळाल तर तुला काय वाईट आहे रे महिन्याला एक्स्ट्रा कुठं तर काय तर कॉलिंग करून
हम्म हम्म हम्.
त्यांच्या टार्गेट वर काम असत. ना आणि त्यांच फिक्स पेमेंट आहे मग सगितलं मला इज ना सांगितलंय नाहीत का टार्गे पेमेंट आहे.
हम्म.
त्यामुळे एकदा माहिती काढ फिक्स पेमेंट आहे किती तारखे हा मला त्यांनी म्हटली पंधरा सोळा हजार रुपये फिक्स पेमेंट आहे तुम्ही करू शकता. मी म्हटलंतुमला विचारलंक्पेटेन किती तुमची मी व विसा. मी साहेब म्हणूनसांगितो डयरक्ट कारण मला त कंड तून तिकडं जायला पाहिजे शिफ्टिंग सगळं किंवा सगळ कॉलेज हे बघय पाहिजे म्हटलं रेंट हे वगैरे मला वीस तर एक्सपेक्ट आहे म सांगितलं मी डायरेक्ट
हम्म.
मग त्यांनी म्हटली तर पंधरा सोळा आहे मग तुम्हाला चालते एक काय?
हम्म.
हो मग ते ठीक आहे म्हटलं मग ठीक आहे म्हटलं ठेवलं ते उचलच नाही परत मी मला चार पाच वेळा मिस कॉल येऊन पडलं. रिस्पन्स येतोय एक एक लक्षात ठेवमी त्याच गोष्टीं सांतोय ज्या गोष्टीचा मला रिस्पॉन्स लेला असतय.
फोनचा काय विषय नाही आहे आता बघ आपण कॉलिंग करायला बरोबर आहे एका म व्यक्तीला हां. आता त्या व्यक्ती बाबा सपोज आता मी तुला असं असं सांगितलं आहे म्हणलो की हा आमची इकडें जॉब आहे तुला हे आहेर जस्ट सपोज तो गेला नाही सोत त्यांच टा मग कशावर ना तिने पैसे देतील तुला
अरे बाय तुला एजंट म्हणून जा जातच नाही आहेस तू तू एजंट म्हणून जात नाहीस म्हणात जा म्हणून तिथं सांगालाय. तू मुळात जातोयस काय म्हणून तो आधी ते बघत ना त्यात पडत. अ बघ असा ना तसं मी काय म्हटलय तुला हेी जे आता तू कोल्हापूरला करालायस? ना वीस हजारची नोकरी
हम्म.
ह्याच्या नादला लागतो पहिला हे जेव्हा कमप्लीट होते ना मग त्यावेळी ते टेलिकॉलम टेलिकॉलिंगच्या नादला लाग कारण इक तु एकदा वीस हजार मीटर चालू झाला त्याच्यानंतर चुकून एक ते लागलं. आणि समज एक महिना करून बघायचा जरा त्रास होईल अंगाला ते कॉलिंग आणि या एकदा जर टेलफॉनिंग तुला पटलं तू तेच करत. रा ना फक्त बोलायचंच आहे बोलायला काय चाललं आपल्याला
हम् हम हम. चालते की बघतो काय होते आत्ता
हम्म बघ बघतो की नाही बघच.
तेज का आपला करूनभघतो.
आणि कसय सांगू रिस्पॉन्स झायला त रे म्हणून मी सांगालो नाही मी तुला पण माहित आहे. मी कुठली गोष्ट असं सांगत नाही व हवी तर फक्त मला ज्याचा रिझल्ट दिसत. किं मी जे अनुभवलय की नाही त्या गोष्टी मी आजण सगळ्यांना सांगतोय.
हम्म हम् हम्.
दिन अनुभव किंवा ह्याची कुठलीच गोष्ट मीज कोणा सांगितले नाही.
चालते तर चेक करून बघतो.
हम्म आपल्या मार ते नव का? म्हजे लागलंय बरोबर आणि
काय?
माझ्या लागल्यात बरोबर
का?
अरे दवाखण्या्याला आणि खर्च व्हायला.
अ दवाखान्याचा म्हणाला आहे सोय मला वाला ते दादाला बोलला काय काय का?
तझ काय विष नाही त तेे काल र नी कायत मबड मारतरी इकं
हम्म.
काय तर घंडवते मी असं बघ मी असं आहे की बाबा जमज काय कळाल तरी बी मी मित्रांवर पण ढकलत नाही कारण काय ह कधी ना कधी ती इकडे पण येणार आहेत म्हणून कुठली गोष्ट मित्रांच्या अंगावर घालून चालत नाही.
हम्म.
हा. जर बाबा तुला एवढंच पाहायला असलं बाबा लईच अंगलट आले कोणाचं नावावर घालायचंय हाय. ते असं घालायचं पूर्ण फिल्टर करायचं पहिला आणि त्यानंतर जो. जास्त येत नाही की निकड हिकडं. त्याच्या नावावर ढकलायचं असते तुम्ही आता याच तुमच्या नावावर ढकलतो म्हणजे. माझं घराात बाहेर पडायं बंद होते मग.
त्याच टेन्शन नाही मला काय लागलेय. इकडे मी आता पुण्याला जायचं म्हणलं एक दोन हजार रुपयचा खर्च होईल कि रे. होईल आल्या एक एका दिवसाचं फक्त किती घर चाईल तरी.
आता जायला पाचशे रुपये लागतोय तिकीट.
हे नाही दोनशे रुपये तिकीट आहे.
बर माझ्याकडनं साडेचारशे रुपये ट्रेन न जाणार आहेस.
होय.
हा दोन मिनटं थांब. हां बोल.
हम्म काय सांगाल तो.
हा बोल. हम्म.
हम् मग ते दवाखान्यात हजार पैसे झाल्यात. आणि दोन हजार रुपये म्हणजे समज. तरी खाणं पिणं आणि फक्त जाऊन येणं. ह्याच मला दोन हजार रुपय चालले आहे तथे फिरायचं आणि ट्रॅव्हलिंगचे किती खर्च येते कायम माहित.
बघ सगळं बजेट काढ काय.
दोन अडीचशे रुपये जा जायला लागल वाटलय मला दोन अडीचशे रुपये यायला. दोन अडीचशे.
दोन अडीशेवर होय दोन अडीस आता ट्रेन न जाणार म्हणलावर दोन अडीस लागणार की. असं पण म मी काय म्हणालय तुं तिकीट कसाला काढालाय जा की असत जनरल मध्ये बसून.
अरे ना एकटा जाणार नाही रे.
मग.
मित्राला घेऊन कुणाल तर घेऊन कोणा तरी जायला लागणार की.
मग त्याला पण जनावरांमध्ये बसून घेऊन जायचं.
अरे वय पण तिकीट समज चुकवून तर खावला आणि तिकीट दे म्हटलं तर. डबल द्यायला लागेल तिकड बाहेर निघायचं दंड म्हणून डबल करायला लागत. ते.
हम्म हम्म अरे नयगावाते यांतर कि. किदा गेलाय बिन तिकीट च विचार त्याला.
बरोबर आहे.
मग.
बा बाया होतीच का. अर ते नाव मला टेन्शन काय आलंय सांगू मी जे दोन ते तीन ओडखलोय बघ. त्यात हे एकाक टोकाला आणि हे ते एका टोकाला असं तेवढं नको आहे मला.
हम्म एक काम कर मी काय म्हणतोय माहित आहे का. तू पुण्याला बघायला आहेस ना मग पुण्यामध्ये एक ज्या ठिकाणी तुझं आहे की नाही म्हणजे.
हा,
जिथे तू क्लास लावणार आहे तिथल्या एरिया मध्ये एकदा चेक कर ना कुठं जॉब आहे काय.
हूं तस प काय पाहिजे मग.
हूं! असं बघायला गेलं तरी आता ए तिथलं. ट्रॅवल करायचं म्हनल तरी एवढं जास्त लागत नाही मे बी बहुतेक. वीस तीस रुपयेच लागतोय जास्त, इकडच्या सारखं नाही आहे ते.
होय वीस तिस रुपये लागते ट्रॅव्हलला.
हा कसंय माहित आहे काय आता मी बेंगलोला की नाही बेंगलोला अये मी काय सांग अरे बेंगलो सारख सिटीमध्ये तेवढा लागतो म्हणल्यावर.
पुणे महाग आहेेते जरा. हा ते नाही की केएमटी आहे बा आपली. कोल्हापूरची, कोल्हापूरची केएमटी आहे. तसं तिकड पुण्याची पण काय आहे तसं.
केएमटी म्हणजे कसलं काय म्हणालाय.
अरे कोल्हापूरमध्ये केएमटी माहितय की नाही.
कसलं काय? केएमटी म्हणजे काय ते सांग बस.
हां म ते पहिला सांग मला माहीत नाही आहे म्हणून. के एमटी म्हणून का नही बस आहेत ती वेगळ्या बस आहेत. चाळीस रुपये का पन्नास रुपये तिकीट आहे.
हूं!
फक्त तेवढं आपण द्यायचं, आणि दिवसभर चोवीस तासाच व्हॅलडेशन असते, किती बी फिरायचं कोल्हापुरातच फक्त.
ते का माहीत नाही बा हायका नाही पुण्यात.
आ म ते बघावे, आणि आपल्या कोल्हापुरात आहे ते, कधी गेलास कोल्हापुरात कराय लागलं तर ते केएमटीचा वापर कर.
हूं!
कारण कसंय सांगू तू कोल्हापूरात ज्योतिबाल जा रांग इकडे जा. पन्हाळाल धा इकडे जा तुज सगळं के एमटी पन्नास रुपये ते तिकीट देतात त्यावर पूर्ण कोल्हापूर फिरायचं तू चोवीस तास.
हूं!
हा हे लयी दिवस झालं चालू झालय जवळ, जवळ वर्ष दोन वर्ष झालं आधी चालु झालय.
बघायला पाहिजे मला माहित नाही रे ते केएमटी तिथं आहे का नाही म्हणून.
आहे, आहे तिकडे पुण्याच जरा बघाय पाहिजे आहे का नाही ते असली की मग जरा ब र होईल मला.
ते नही जरा कनि एक हजार रुपये तर खर्च होईलच की रे फिरायला इकड तिकडं.
हजार रुपये?
हूं!
मला नाही वाटे एवढं लागेल म्हणून.
दोघ जणांचं.
दोघ जणांच हूं बहुतेक कोण जाणार आहे तुझ्यासोबत नेमकं.
हा अजून काय फिक्स नाही रे पण कोणाला तर घेऊन जाला पाहिजेस की, तू तु तू आता इकडे कामाला पण लागाला आहेस.
हूं!
तिकडे जॉब मिळेल ना मले?
काय मिळतय रे पुण्यात आणि पुण्यासारख्या सिटीला भेटतेय. माझं- माझं वर्क इंडियामध्ये मोस्ट ऑफ- ठिकाण पुण्यामधूनच आले, ये तुला पुण्यात पाहिजेल आहे ना? मग मला एक कॉल आलाता पुण्यामधून, तिने काय म्हणले जर तुम्हाला जॉब पाहिजे असे- ल तर सांगा, आम्ही लावून देतो बोलली तिने. मी तुला नंबर पाठवतो त्यांचं.
लावून देतो म्हंटलीत काय?
हम्म, म्हणजे त्यांच्याकडे हाय जॉब म्हण.
किती रुपय घेतात तुने?
रुपे- अरे बाबा कंपनी आहे, ते एजन्सी नाही आहे. हा. तिने काय म्हणलीत? हा. आस आहे का थांब परत हां हां
हॅलो?
हा, कट करतो पहिला मी, थांब इतन.
ह हा